बराबर आहे आपलं काम.
होय.
आणखच काय हे लिमिट संपलंय काय? फोन कॉल घ्यायचं. कॉल घ्यायचा हम्
म्हणजे?
ह-ह त्याच्याकडन त्याना कॉल घ्याय सर
बौतेिकच तसं झालं जनंत हज पण घेतलेल ना तुझ घेतलेत तुझ
माझं भावा हो का आता हे हो तुझा तुझ दहा त्या म्याचं पाच आणि च पाच.
ह
म वीस झाले मला
आरम तु मग जरा आहे का नाही, आली कुठ नाही, तर मार खाऊन आली मार खाऊन आले कुठणे बॉक काय बकाल ह मार खड
बुक ब होले म मस्तती बर का
आरामचेतला माली काय, कर ना त एक बोका होता. असं दोन तीन महिन्याच, कुत्र कसं मोठा असतं बघ जरा
हां.
तसं मोठबो, कौतं त्याचा आणि घरात गेला ग नाही. दुध असल का नाही दूध सगळ पिवणी असा आणि असं मार, असताना पळत चिथ ना मारताना असं प तेथ केना
हा.
बोक तस युनि वन जायच असा असं तेवत काय पण कोुणी पण करू दे
आणीिथं बोका होता गी फंटुश नावतो फंटुश तसं नििकडून मा किती तरी माहितय का
हम्म
दहामांज रायच सनकडे
दहा मास र
हो
मठ टेरी ग बारख पिला जायची
ह मुठी मुठठी. शाला कावा कावा दूध नसते खायला, पण मांजरा असणे रोज दूध असते.
ह
होोयत ररी हला का कोको रष अरीतरी पण मांगराले ल गाड करते ती ले मजली लाड करते ते
तिथे क अस म हे.
घरातच फिरते ती बाहेरच जात नाही
हम्
हे गले वार फरसा का बटचा म्हणजे, घरातल्यानी पाळलीती र
हम्म! म्हणजे, पिल्ल-बिल्ल होत असतील की?
मग, पिल्ल होऊन होऊनच एवढी झाल्या ती. ती पिल्ल सोडायची नाहीत.
हम्म! आर पारव दिवशी एक काय झाल, माकड धरल आमच्या इथं. आणि, कुत्र्यांनी धरलं त्याला, हम्म, दहा पंधरा कुत्र्यांनी त्याला धरलं.
हा.
तेझ्या पोटापाशी पिल्लू होत बराक
मग?
त्याला वाचवलं आम्ही, तर फक्त ते दहा पंधरा मिनिट सोडलं कु कुत्र्यांच्या हज्यात, कुत्र्यांनी सोडल त्याला ती, दहा, पंधरा मिनिटांत मेल ते. माकड आणि बार, बराक पिल्ल बारक पिल्ल होत ते, उड्या मारत गेलं परत.
म हे काय केलं?
याला खाल्लं कुत्र्यान परत
खल्ल होय?
हम्म!
ओ. डी. सी आर मी पारवा दिवशी बघितला बरं का पि पिक्चर तो ओ. डि. सी. पण परत लका, घावलाच नाही मला, आता डबल बघायचं हाय, डबल घावनाच पिक्चर तो.
कसला पिच्चर हाय?
ओ. डि. सी र तो
चांगला आहे का?
अर हे होता, वीसच मिनटं बघितलं र मी.
हम्म!
वीसच मिनिट बघितलं, आणि परत चालायचंच बंद झाला. म्हणजे चालत होता, पण
हम्म!
तर आ थेटर पण नसत्यात आता आर काय झालं, आवाज ययेतोय का नाही?
आवाज येतोयच. संध्याकाळी आता बघायचं, जमलं तर
तेच, पाऊस तटनाच आमच्या इथ
हो, त्या दिवशी भिजत आलेलो.
अरे भिजत, इकडं घरी यायचं काय नाही भिजत घरी यायचं काही अडचण नाही, तिकड तिथे येऊन बसायचं काय होते र.
म्हणून परवा दिशी आल्याल्या जॅकेट घातलं भिजलेलो पार.
भावा मला हाये का नाय, भिजायला उलट मला काय वाटत नाय. मला भिजायला लई भा री वाटत. फक्त बिसून झाल्या वू
ह्
असं म्हणजे पुूस एकदा एकदा वाळल्याव मग परत भिजू वाटत नाय.
हम्म तसच हाय. ह ह
नाहीतर भिजला माला लय भारी वाटतं.
ह बारके पणी बरतेल ते.
नाही बाबा मला बी मला लई मस्तीय भिजायची. म्हणूनस मी कवा जाॅकेट बिकेट घलून येत नाय.
ह
अ लगा लगा.
ह ह ह
मला भाऊ आल्या जांम पैकी झोप. पण यार झोपलो का नाय मी. लवकर उठणार नाही परत
मला नाय येत. दुपारची झोप.
अरे मला काय म्हहीता. मला लई झोप् यायला लागले.
आणल्या आज नय जायल का मला वाटतंय क्लासला. तो जाईल पावसात.
अरे तो लेय वाईट कार्य करताय भावा.
ह त्याच्या मनात येईल ते करतो.
नाय नाय मनातील ते नाय. अर मनात येईल ते सगळेस कर त्याती. पण तो हे आहे र. लहरी आहे त्यो.
हम
त्यो
लहरी म.
त्यो लई लहरी आहे तो.
काय कर
अर काय बी कर
तिथ घर बस
नाय तिथं नाय येत. तडसण मधी नाय येत. नाय नाय तेडसर मधे नाय यत. त्यो आला तर त्या बरच
घरात न बाहेर नाय जात मी परत.
आ, गेला तर अप्प्या बरंच. नाही, नाही अप्प्या राहतो हिंगणगावच्या इथं गावाच्या बाहेर राहातो आप्प्या.
व्हई.
मी राहतो भावाकडे गावात.
आप्प्या न ते एका वर्गात, मी शाळेला दहीवडला शाळेत होतो.
ती नव्ह, तरसोबमधी नाही व्हय राहत?
कोण मी?
हा.
मी भावाकडे कडे बाजू राहतो मी.
व्हय.
हा अनिकेत रात तडसर मध्ये, सनी बी रात तडसर मध्ये. अप्प्या राहतो हींगणगावच्या इथं.
म्हणजे पहिल्यांनं तू तडसर मध्ये राहायचं?
कोण?
तू?
नाय भावा, तडसर मधी राहिलोच नाही कवा. म्हणजे असंच की सुट्टी पुरतंच की र. सुट्टी पुरतच तडसरला. उन्हाळ्याची, दिवाळीची ना नाय.
म्हणजे आनि तुझं काकाचं पोरगं हाय काय?
कोण लागतो कुणास ठाऊक, पण असं
म्हणजे आम्हाला माहतीच नव्हतं कोण लागत हे ते, पण असं बारक्यापणा पासन एकत्र तर म्हणजे, असं घरातल्या तसं सांगितलं भाऊच हाय, भाऊच हाय. मग ते, तस भाऊच हाय त्यो तसच. काकाच, काका तसं म्हणायचं.
हम्.
पण आम्हाला नव्हतं माहीत आधी कोण हाय, काय हाय तसं. त्याला बी नव्हतं, मला बी नव्हतं पण असच भावा -भावा हाय ते परत हिच चल झालं की र. भाऊच आहे म्हणून असं.
अंम्म.
किती झालं? नऊत्तर झालं बहुतेक दहा, दहा झालं.
म्हणजे भावच हाय की, भावच हाय की तसं
हा.
हां, हां.
मला वाटलं तू तेज्या शेजारी -बिजारी राहत
हा, तर तसं गावातलं घर शेजारीच हाय.
हां.
गावातलं घर लय गावातलं घरच जवळच हाय की र पण मी इकड राहतो खेडे गावात तस भावच हाय पण असं एकदम एक्झॅक्ट कोणाचा कोण आय हे असं एवढं पण नाय माहित भावा अकरा मिनिटं झाली.
चालतय. ठेवू का?
आ ओक